हो आवाज येतोय ना
ते
बर बर चालत काय चाललंय मग
देवपूजा
अच्छा अ अमोशया कधी आहे
उद्या लागतीय वाटत बारा काकाधी पासून काय माहिती उद्याच लाग
हो का पण ते देव घासायला परवा का उ अग उद्या कधी सकाळी लागते का संध्याका
दुपार नंतर लागत असाल तर मग परवा अमाोशा प्रारंभ दुपारी बारावीीस नंतर म्हणजे सोमवारीच हा कारण सोमवती अमावश्या सकाळी
कोण कोणते अमाश्या आता हे
तिथं सोमवारची पण आरती आली आहे ना म्हणून सोमवत यामश
हो काय मला आपण देवपूजा करायची म्हणजे ह्या महिन्यात काय वाचन पारायण बिरायण केलं काय धोंड्याचा महिना
तसलं काय होतं करायचं जमलंच नाही
हो काय बरेचसे जण करतात ना हो ह्या महिन्यात पारायण मला पण वाटत आता आज ऊद्या तरी वाचावं का काय
हा
थोडंफार तरी एक दिवसात एक पूर्ण वाचून काढलं तरी होईल आहे ना
हो चालतय ना ते स्वामी चरित्र होतात ना एकविस अध्याय
एकविस अध्याय ते हो होतात.
वन डे मध्ये बघू आता मला तर बाहेर जायचंय त्याच्यामुळ
हो का मला देवपूजा राहिलीय बाहेर जायचं आहे पण काय करावं काय कळतच नाहीेये.
संध्याकाळी नाहीत बसायचं मग डायरेक्ट वाचायला
हा तस पण जमेल क्लास सुटल्यावर बसल तरी
सोबत होतील ना
हूं बसल्यावर ते सं एकवीस अध्याय होईपर्यंत उठताच येत नाही ना म पण ते आता कधी फोन येईल तेव्हा जावं लागेल. त्यामुळ काय काम पण क काय करावं
आता नाही बसायचं मग संध्याकाळीच निवांत बसायचं काय एक दीड तासात होऊन जातय
हा कारण बा बाहेर फोन आल्यावर जाय चंच म ते फोनचीच वाट बघत सकाळपास म तेच झालंय काय करू न काय नको फोन येईल का हे काम
नाही ते ऑफिस दहाच्या नं तरच उघडणार म्हणजे त्याच्यानंतरच मग तोपर्यंत आपले रोजचे कामं घ्यायचे आवरून सगळे जेवण वगैरे करून बसायचं म्हणजे तिकड उशीर झाला तरी टेन्शन नाय पाण्याची बॉटल बिटल ते घेऊन जायचं आपलं आपलं
बरोबर ये बऱ्याच ठिकाणी पण ते लोक घरी येतात पण हित ह्यांनी ऑफिसलाच म्हणजे जायला सांगितलय.
हूं हूं हूं हूं
करायचंय त्याच्यामुळ काय
मग तुम्ही एकटे जाणार ये
नाही शेजाऱ्यांना घेऊन जाणार आहे ना एक टीला काय अजून माहित नाय ना इथली अजून एवढी एरियातली त्याच्यामुळ घेऊन जाणार आहे सोबत शेजारच्या तो बोलल्यात
त्यांनी असं कस केलं ते स्वतः आले पाहिजे. घर मालक
ते तिथं डायरेक्ट येणार येत.
म तू म्हणाय ना मी कस काय येणार मला काय माहिती ना फियती
अ नाही ठीक आहे म्हटलं ते विचारलं शेजऱ्यांना येतो म्हले नाहीत ते घरमालक आलं तरी नवीनच्या सोबत जायला आपल्याला पण अवघडच वाटतय ना? तेचं तरी कुठे आपली एवढी ओळख आहे घर मालकाची ते जेंटस सोबत जाण्यापेक्षा मग ते लेडीज सोबत गेलेलं बर शेजारच्या हम्म त्याच्यामुळ मग का आपण पण फोर्स नाही केला ठीके या या जिथ सांगाल ते ऍड्रेस सेंड करा तिथं पोहोचतो आम्ही वेळ आणि ऍड्रेस
हम्म
हशा म ते चांगलंय पण सध्या कसं आहे घर भाड्याने राहायचं बोलल्यावर पण बरच हे राहते रजिस्ट्रेशन काय ते हे करा अग्रीमेंट करा अकरा महिन्याचा करा नामा परत तो बदला
तथेत श शहरात
अकरा महिन्याचाच करतात पण ते दोघांसाठी पण सेफ आहे ना पण ते कि बाबा अ चांगलं आहे दोघांच्या सा पण
हो तर काय
आपल्याला पण टेन्शन राहत नाही परत घरमालक कधी काढाल म्हणून घरमालकाला पण टेन्शन झा नाही आपलं हम् हम मा आणखी काय
काय नाही आता काम आवरायचे मला पण आज पापड बनवायचे
हम्म वट पौर्णिमेची तयारी
नाही आमच्यात नाही करत वाटपूर्ण
करत नाहीत का कशामुंळ
काहीतरी आमच्या सासूबाईंनी सांगितलं नवीन लग्न झाल्यावर कि आपल्या जेवढे आहेत तेवढे कोणीच जात नाही काहीतरी झालं असेल त्या दिवशी
बरोबर आहे
त्यामु आता बरं जास्त विचारात म्हंटले सांगितलं तेवढं ऐकायचं
बरोबर आहे मग त्यामुळे माहिती नाही का जात नाहीत पण कुणीच जात नाहीत
हम्म
अच्छा आधी आता जवळ पुढच्या सोमवारीच असन होते का
हो का
वटपोर्टीमा
नाही एवढं लवकर नसेसेल आता आमोशच ते म्हण म्हल्यावर लगेच हा मी तेच म्हटलं पंधरा दिवस तरी गॅप पाहिजे ना अमाशा पौर्णिमा
बरोबर पंधरा दिवसांनी अस हम्म आता काय दिवस पटापट चाले शाळा भरल्या की दिवस कसे जातात गळात सकाळी उठल्या पाासून रुटिंग चालू सुट ते आळण सगळे उठत नाहीत कामं होत नाहीत.
सगळ्यांच्या सुट् सुट्ट्या असतात पण आपल्या हाऊसवाईफला काय सुट्टी नाही उलटं एक्स्ट्रा काम लांबतयं
हो ते आहे आणि काम पण कस ह्यांच्या उठण्यावर कारण सकाळी आपण पटपट काम करून बसावं तर काम काय करणार नाश्ता केला तर खायला कोणी नाही. खालं नाही तर भांडे पडत नाहीत. आंघोळी नाहीत तर कपडे नाही. आणि नंतर एकदाच सगळी लेडीजला मग ते उन्हाळ्यात उल
उलट त्यां त्यांना सुट्या असतात पण आपलं डिस्टर्ब होत हे तरी चालू झालं ना की आपलं सगळ टाईमात आपल्याला आराम पण भे
थोडा दुपारी आराम भेटतो, पण असा आराम. पण भेटत नाही, आणि काम पण होत नाही, दिवस. भर ते संध्याकाळी रात्री मुल एक तर सकाळी उशीरा उटतात, रात्री लवकर झोपत पण नाहीत. हम त्याच्यामुळ सुट्टी मुलांना असते. ते आणि जास्तीच काम घरच्या बायकांना असत म्हनावं लागत.
वैताग, काय मदत पण नाही करत, नुसत तो मोबाईल. टीव्ही ऑनलाईन सगळे.
हो आज आता पहिलं आपल्या लहानपणी कसं असायचं प्रत्येकाने एक-एक काम करायचं. च आणि बसायचं आता काय आ मुलींना भांडे घासायल नको हात. खराब होतात हे करायला नको. ना, ते करायला नको, काहीच नको.
हम्म.
जेवलेलं ताट उचललायच नको वाटतय.
लई अवघड.
कामं तरी कोण करणार काय माहिती पुढच्या पिढीचे.
रोबोट.
हा...... ह.. रोबट आता हे तेच होणार आहे, काही वर्षात कि अ कामच नको वाटतात आत्ताच्या पिढीला. सगळं आयातं पाहिजे, आयतं पाहिजे.
ह्यांना नुसत बसून मोबाईल पायला.
करणार कोण? आपण तरी बरे आपण काही ना काहीतरी करतो त आपल्याल लहान असताना आईने लहानपणापासूनच सवयी लावलेल्या हेत पण आताच्या पिढीचे करतच नाहीत आणि अभ्यासाचा लोड जास्त हे त्यामुळे आपण पण एवढं सांगत नव्हतो त ना, लहान हेत जाऊदे त्याचा नाम हे तो न सांगण्याचा. तू दाखवायला गेलोत आणि आता काहीच करू वाटत नाय.
हम्म.
ते पहिल्यापासूनच सवय पाहिजे एक काम करच.
कंपलसरी.
कम्पल्सरी आपल्याल नाही का लहान असताना काय होतं एकीने एक टायमाचे भांडे घासायचे एकीने एक टायमाचे घासायचे कचरा काढायचा फरच्या पुसायच्या -
अरे साफसफाई करताना पण सगळे मिळून करायचे.
स होओ.
आता काय नाय आता करा नाय त ठेवा.
अ साफसफाई पण अ सगळ्यांनी मिळून करायची. ठरलेलं असायचं त्या ते खादीने केलं नायत त मरणाचे भांडणं घरात मारामाऱ्या.
हो.
आवाज येतोय का?
हा येतोय ना.
हा टाईम बघा तुम्ही माझा थोडा हात खराब हेे ते मोबाईलला लावता येत नाहीये.
अ हो का?
नऊ मिनट झाले का?
नाही आठ छतीस सदतीस
अच्छा म्हणजे आता पै आपल्या पालकांनी म्हणजे मुलांना सवयी चांगल्या लावल्या होत्या. त्यावेळेस आपल्याला राग यायचा. पण आता आप आपली काम सगळी व्यवस्थित टाईम टू टाईम करू शकतो आताच्या पिढीला काम न करण्यासाठी कुठ तरी आपण पण जबाबदारीत म्हणाव लागेल आपण लाड केले त्यांचे सांगितले नाही आधी म्हणजे तीच पिढी जबाबदारी असं नाही म्हणता येणार आता तरी मी बऱ्यापैकी सांगत असते का टाईम बघा, टाईम बघ
हम्म काम सांगायचेच राग आला तरी चालतय त्यांच्या रागाच काय लोणच घालायचंय का झालंय नऊ- नऊ मिनट वीस सेकंद झाले
चालेल कट करूया मग कॉल
हो चालेल ठीक आहे
चालेल ठेवा तुम्ही कट करा